हॅलो हा आवरलं
होय होय
हा हा नाष्टा तेन झाला?
नाश्ता झाला बघ, तुझा?
माझा पण झालं नाश्ता काय नाही सोड काल शेंगदाण्याच्या पोळ्या केलत्या, शेंगदाणीची पोळ्या आणि चहाच पिला.
होय
हम्म पुर्गी मागालती, बरेच दिवस झाला केलं नाही म्हटलं करूया आता.
हम् हम्
मग?
बाकी काय मग?
आणि काय नाही ब आता शिवायला बसलेलो, तोपर्यंत लाईट सारखी ये जा -ये जा कराल्या.
होय
लायटीच एक पावसाळ्यात अवघडच आहे बाई
मग काय
ते रात्रभर पण गेलती लाईट
होय रात्री पण गेलती की
होय रात्री आणि किती सकाळी सहा वाजता, काय सात वाजता आल्या.
होय?
होय आणि परत सकाळपासन दोन वेळा गेली
इकडं नाही गेली बाई
इकड चालल्यासारखं इकड मागच आहेत नाय जास्त त ते कारखान्याला सगळं लाईट लाग त्याच की सारखं ये जा ये जा करत्याच
हम्
म
काय नाही मॅडमचा काय फोन सोना मॅडमचा
नाही बाई काही फोन बी नाही, मेसेज पण नाही, कुठ गायब झाल्या काय माहिती
तेजसचा आज बड्डे आहे की
होय तिचं काही व्हॉट्सअपला मला दिसत नाही ग तिनं काही माझा नंबर सेव बिव केली नसेल.
तेजी तेजी ला कुठ ठेवलीया सोनीन ठेवलिया
हा ठेवल्यात सगळीजण ते कॉलेज मधल्या मैत्रिणी तेन ठेवल्यात.
बरं
मी काय नाय ठेवलं तिज व्हॉट सपला तेन दिसतच नाही तर माझा नंबरच सेव केली नाही तर तर मग कशाला ठेवायच.
तिन टाकलाय बाई
आ
मी ठेवलाय म्हनल
हा हा तु व्हॉट्सअपला दिसतोय तिचां स्टेटस
नाही नाही माझा नंबर नाही.
हा तेच म्हणल नाही इन्स्टाला केला तिला मेसेज थँंक यू म्हण पाठवल्या नी
पंजाबलाचय हाय वाटतं ती
गेली असलं की गेली असेल तिकडं
हम्म हम्म हम्म
मधी येणारे म्हणाल त्यांची मम्मी गाठ पडलेली
हम्म हम्म
मी हिला आमच्या कुत्र्याला इंजेक्शन द्यायला गेलेलो तेव्हा मम्मी गाठ पडलेली. मग भावाच्या दुकान जवळ थांबलेलो
हा हा
म तेव्हा म आलती की तेजू येणारे म्हणून तुम्हीच घेऊन या म्हणलं तिला.
मग काय म्हणली?
बघूया की ती कुठं पोरासनी घेऊन येतिया म म्हंणलं तुम्ही दोघा घेऊन आयलाय आम-आमच्या तिघीसनी घेऊन यायला पाहिजे म्हणलं बर बर म्हणलो आ मी गप बसतोय
हम्म.
त्यांच्या मम्मीच्या हाताला अँलर्जी अजून कमी आली नाही गं ते. असं गाटी गाटी झालेलं.
होय.
होय.
कामाला जात्यात?
नाही बन केलीत की.
होय.
बंद केलीत की वाटतं. तिज्या भावाला पण हे अ मुलगी झाली नाही व्हय.
होय.
फोर व्हीलर घेतल्यात.
चांगलीय पोरगी पण चांगलीय तीकडचिच हाय तुम हम्म.
हम्म हम्.
बाकी काय?
बाकी काय नाही ब.
पोरिस
एकटीला आणलयकी.
हम्म दोघं तिकडंच हाईत व्हय?
हम्म दोघे तिकडच हायत. येतीला उद्या नाइ परवादीशी.
सुट्टी हाय अजून राहतील की.
बोलुया की आता. उद्यापासून यांची नाईट आहे ग.
ह.. ह.. ह
मगच पाठवल्यात. आणि अगं चिडचिड करतात म. दमवत्यात ग लई. पोरींच आपल्या आपल्याला माहीती.
म काय?
आमच्या मम्मी फोन केलता. मला असं सांगालच ना पोरींच्या बरोबर कशी करतीयेस? लई दमवत्यात बाई म. म त्या आपल्या पोरींच्या काय खोडाच्या आपल्यालाच माहिती. ठेऊ जा ते. घेत नाहीत तेे पया ते पोरीनच. आपल्या आपल्याला माहीती ग.
होय.. होय.
आता बघुया कधी आणून सोडतोय कधी आणून सोडतात बघूया म्हटलं. मी पण करायचे आहे आबाळ यायलय होय होय उन्हाळा गेला की. म काय करायच परवा मिरची आणलोय. का अजून मसाला ते आणायचाय.
हम्म हम्म
मिरच्याच झाल्या हजार रुपयाच्या.
एवढ्या कितीच्या करत्यास?
ये दोन अडीच किलो आणलोय. दोन किलोची करतोय यावेळी अर्धा - किलो जास्त आणलोय
मग मिरच्या कशा आहेत?
मिरच्या लही महाग आहेत बाई पाचशे साडे पाचशे बेडगी.
बेडगीचा करताय नुसत्या?
तीनशे साडेतीनशे आशा आहेत हा. लय महाग आहेत मिरच्या.
मग आमच्या इकडं बऱ्या आमच्याकडे दोनशे रुपये किलो आहेत होय.
मग सांगशील का नाही अनाय सांगितलं असतं तुला.
झालाय का.
आई होय की अग तेवढं तर म्हणजे आणि दोन तीन किलो जास्त झाली असती मिरची चटनी. खरंच की गेल्या वेळी आणलेली साडेचारशे रुपये त दोन किलो आणलेल्या मिरच्या आणि या वेळी बघ की केवढी महाग झाल्या.
होय.
लाडक्या बहिणीच हजार रुपये त्यालाच गेलं.
मग काय
करते सांग
तर बाजार चा ह्याचा तेवढा राहिलाय वाटतं.
अ मसाला तेवढा मसाला आणि हे लसूण ते लसूण काय चांगला नव्हता ग मग उगाच करायच्या टायमाला आणायचा उगाच घरात प्रमाण मात्र होते कोथिंबीर तेन
हम्म.
कांदा तेवढे आणलेली जास्त
आता बघायचं कि करायच टाइम पुढ च्या आठवड्यात बघायचं. पोरींच्या शाळा चालू व्हय च्या अगोदर करून घ्यायचो आता सासूबाईने केल्याचच पाठवतो म्हणल्यात बघूया आता मग
मग कांदा चिरून वाळवायचा ग
वाळवायचा वाळवून नाही तेलात शिजवून घालतेस व्हय
भाजतायत ना व कधी पण मग ते भाजायला लई उशीर लागतोय वल्ला कांदा
होय होय ते इकड मसाला तेन भाजसतो वर ते कांदा होते मी कधी वाळवून घातला नाही आमची मम्मी घालते स
मग ते कांदा वाळवून का नाही कुरकुरीत होतोय ना लगेच बारीक होत
हा हा मी ह्यांच्याकडन ते मला काय मसाला बिसाला भाजाय येत नाही बाई
हम्म.
त्यांच्याकडन घेते
होय.
भाजायचं बघायचं गेल्या वेळे बघितलेय सोड गेलंय त्यांच्याकडून घेतलेलं आता ह्या वेळे भाजायचं आपल्या सारखं दुसऱ्यांना सांगाया नको वाटते ग
मग काय मध्येच ते कांदा का नी कुरकुरीत झाला की बारीक व्यवस्थी धुते ग
हा हा म्हणजे आता बघूया करायच्या अगोदर एक दोन दिवस चिरून हे करतो
आता जर चिरून वाळवलीस तरी पण वाळवून एका कॅरीबॅग मध्ये घालून ठेवलीस तर चालते होय भाज्याच्या वेळेस मग ते हे करायचं
हा हा आमची मम्मी करते अस हा हा तू भाजन ते तस वाळवूनच घालतेस
होय
हा हा तुझ झाले की नाही चटणी वगैरे
होय करूनच आलय बघ हुम हुं तसल काय नाही केलं
पण नाही बाई केलं आता विकत आणायचं ते डिस्को सांडग आहेत लय आवडतात आमच्या पोरींना त्या
तेण
म आता ते करायचं.
हम्म हम् हम् आमच्यात काय मग हेचच तेवढं लागतय
हा
उपवासाच
हा हा शाबूच वगैरे मी पण करतोय सोड ह्या वेळी काय करायचं जमलंच नाही. मग काय उन्हाळा केवढ्यात गेयला काही समजलं नाही. बघता बघता.... आता पावसाळा चालू बघा आता ह्या पावसाळ्यात तीन चार महिने कसं जातात काय माहिती
मग काय चार महिन्याला सहा महिने बघ
चार महिने का सहा महिने
अगं आता सहा महिने झाल्यासारखं होणारच बघ की
होय होय उन्हाळा भरपूर आहे. खर ते यावेळी दिवस लवकर गेले नाही. होय होय संडे संडे दाखव संडे खाऊ दे मला हं
आता पावसाल्यात बघ कुठं दिवाळीपर्यंत पाऊसच पडतो
काय माहिती आता काय होते बाई ते मग गोव्याला पण समुद्रात गेल्यावर कुठे आत जाऊन द्याल तिथ लाटा पाणी वर आलत म्हणून आता ते सगळं काय ते प्यारा सिलिंग तेन बंदच करणार आहेत नव्ह पंचवीस तारखे पासून
हम्म
यालय ना मोबाईल वर
काय बघितलं नाही.
म्हणून निसटायला यायला लागलय की
हम् हम
पॅरा सिलिंगजन बंद करणार आहे
हम्
म भुगी काय कर जरा बागेत प जा
हम् जबा पडताळात ठेरायचा
कंटा येते काय
बघताय
तुमच्या तिक असते हा मग तेच की आमच्या आज जाणारीत वाडतं ही लागली ना बारकी मला जायचं आहे आई बागेत आ
होय
हम्म परावाल ग रात्रीच गेलतो खर दहा वाजलेलं तेव्हा कुठ बाग चालू पहि ज सारख नाहीेत होते आता कसं झालंय पोरी मोठ्या वाल्यात आणि गाडीवर
बर का
ांब काय परत करतो का एक दोन मिनिट